हॅलो
हॅलो
बोला ना
काय करते
काय नाही
जेवण झालं का?
काही नाही प आम्हीच्याताात चालू.
आता चाल का पोसालय.
पाऊस फुटलाय आता येतो का काय काय माहिती आम्ही पन्नास रुपये गोणून काम करायला घेतलं.
ल बाहा. या त त काक विचारल्या.
हा आप पन्नास रुपये म्हणी खरदले टाकायला.
हा का?
हा ना आता स हा चार चार गोण्या्या टाकल्या होत्या. आता आभळ आलात ते मालक वरडू राहिला आम्हाला हम्.
काम ना मम्मी सगोल बडा.
हा बोलला.
हॅलो.
काय करता या काही नाही बाई पळा पळी आमची मांग रोज आा.
काय करायचं? काय करायचं काय करायचं मलं
टाका चालो का त्या
ह पाोसला आलातम्ही काही नाही चालू कोड्या धुत होत्या पाऊस उठून आणलागोगरे
हा बस सायपा कयला लागला न काल.
लागच ना र रग.
अले अल्.
नाही तर बस का कामा पड पडत रागी पडते तिकडे.
नाही आणलं दर्शन आणलं होते आधीच कारी
हो का?
हा मालकला ओढसून घेतो काय का? हा आवळले फुटलं न ते दोन
हा ना तुम्ही आताना जाईन केली बाई का त्यालाला मलात टाकू लाग म्हणून
नाही नाही आता आज आलो म्ह उद्याच उद्या पाहू मग आता कारण की ते एवढं गोणी आणलेले युरिया ते तिने युरियाच्या कोणा खालचच येते का?
ना.
हॅलो ते खालच शछात तीनयाच्या टाकाय. हा ते खालचं पडल. आह.
किती पाजे दुखतील तुमचे मला पाय किती दुखतील.
ह. पाय पटपट करवाले ना.
हा मग तेच आहे ना आणि त बाबाचा चक द्यायचा ती ग म्हणजे किती चक होईती तेवढ्या आणि
हा आता त्या तीन गोण्या आहे ना नंतरच्या आता तेवढ्या का खातला टाकायच्या आता मग याला यात त्या पंचवीस वस ग सर्या एका कोणीला
बापरे बा नाही त म का करा जे टाकायचं मी ते टाकून एरिया पडून घ.
हा ना मग त्याला म्हटलं आम्ही हवऱ्या टाकणार नाही. कारण किती पणा कोणी करडणार बी नाही म्हणे ऐंशी देतो ऐंशी नको शंभर नको बाबा.
हा आठ दिवस घ्या करून उद्यापासून दादाचा निंदत आहे तुम्ही तुम पत
मोकळं होऊ जाई बाकीच झाकेला राही ना.
हा तुम्ही तुम? काम म्हणा म्हणजे पन्नास रुपये शंभर रुपये दिले त काय किती टकायला लागला त्याला
हा ना. नाही आ ज्योती काय बोलली परवडत म्हणे ते म्हणून मग मी पण मग चल जाऊ आई जोडदार.
हा पोट अगं बाई नंदू जावच्या जवळ होत तो आणि किती. ती मोठा खटाकात होता ते बदाबद.
हा त्यानी गप्पा गप गप्प गपे.
हा आता हे गोन म्हणजे ग यांचा खतकमी आप का म्हटते.
अ नाता ये ना त्याच्यामध्ये युरो मिक्स करून ते ओल ओलं पण होतं.
हा त्या्याऊन को उद्या म्हला हा का तू दऊनी केला पि ना मला सांगितताना ह
हा त्याला म्हला आम्ही येणारे आम्हाला आबला जाच म्ह म अस करू नका तेवढं गो भि लावलागा.
नाही आता त्याथांबड्याची उ दडचं नवत म्हून आले म्हणा आम्ही माणूस घेणार.
नाही तसं बी होतं पण एकदा हा म्हणलेला होतो म्हणून आता पाच एक पुढ्या रोप राहिलय.
हा ते कुठं आहे ना प मात्याेपटं ल लावून देत ना.
हा जाऊन ते मग काय म्हातार्या कोत्र्या लावते निशा म्हणी मी पण येणार. जाणार तुमच्याकडे तिथती मण जांभडाला मी ये मग.
हा इकडे आता काही बाहेर तिकडे जाते ना आता काही बहुच म्हणण होत म. तोर आला तेवी मोठं आ्र जाूनेत नंत त काय तुमडे येऊ म्हणा आम्ही
हा बघू आता मग काय होतं काही नाही उद्याच आता.
तरी त्या बोलला ना त्या ते वाांजे तीन र
अरे. हा बाबा आपलं म्हणजे एका दिवसामु आपण आठ दिवस बांधलेल्या काकड्यामुळे चैन बसावं लागत.
मग आठ दिवस झा कार आता पहिले तीन चार दिवस तीन चार दिवस. दाबा दिसत गेले ना काकडे
पण सहावचे पैसेणजे तनशे रुपे कुणाले असते ना.
हा.
पन्नास रुपय ना एक दिवस राहल नाही दिलेणून एवढ गो झाला आत. यांचे उतरल टप्पूचे काम कर जात ना पा कधी नाही. पाणी आता पहिलं दुख आलं वाह म्ह नाही का.
हा नाही यांच चालू ना म्हणजेज्या कुठाचे वे आले काकडे पण. काम टाकायची.
हा सांगत होत्या जी एकदम सखू बाबी सकाळी तोंड करत होत्या आपल्या टमाट्या बा.
अहत.
हम्.
पैसे द्याय किती विचार करते काकड द्या म्ह ल चौ काक म्हणतो ह बाई काकडडे गेली नाही ना
हा.
आणि बाया कितकाले ते पिशवट टाक लावू आपण तसं करीत इमानदारी करत मग या. असं होतं मग त्याना तुमला लांबलच लागते.
आणि मग काल छट्या ना आण होत्या काकड म्हण म् म मग म्मील का सकाळी. मग मी म्हटला हा आणले होते म्हटले मी काही जादा पण आणल्या होते म्हटलं नाही म्हण.
त्या रोजी मग आल्याप कनाला जायच होता ना पिच बर आले बचार पाच लो ब.
तुम्हाला काय दे
हािला मलाच्याण तुम् घ्यायचे ते घ मग म होतली तझी भरली प्रंर केले तरी मग
अ काय मग या बी तकडं आहे काय करते हेजे रेग्युलरच्या.
हा आता काल बी द्या म्हणलं तर एकाकडे दिली दिवशी पना तोडले त्यांना पण नाही दिली.
नाही ते मा दिवस निघराहिले.
हा असं र त्यांच बायण ना त्याच्या एका नाही आता बघ त्याच्या पाय झालं म्हणते काकडी खायला बला ककडून काकड्या काय घर वाय जायं ना आणायचं.
नाही लागत तची सवय लागली ना.
हा नाही त्याला आवडते सर्वच आवडते, काकड्या
हम्.
झालं म्हने म जायचं आता एक आले कणी त्याला काय बाई म्हने काळजी वाटते तेची
हा व.
दादा. सारे जेवून झालेत ना मला जेवायला द्यायच म्हने मग काकड्या जेवायलाच आन घरी ग मला आकाकडे घरच्या सकाळी काकडे आहे का? ते मग खायासाठी का त्यासाठी
सैपाक नाई कराचा.
कराचा की सैपाक सौदा ते खायला लाइट जाईल म्हणलं पहिले
हा.
चौदा काढून घेतलं हो की बाई
आ.
नाही चालूय बोलो.
हात मुल करतय इथ येवून बस ना.
हम आज पोहोचली बी तू
आले मी लगेच, या जामाच्या झाडापर्यंत या आमच्याच आहे की
बर ए बरं हाय चांगली पळापळ आहे बया पडल तै होवून जाते ग बाई
बहीण होती ना, पण मग आता ये अभाल लई फुटलं ना.
म्हणजे काय?
पंधरा सोळाचा पाऊस पंजाब पाटीवला पाऊस
हा नाही सांगितलं, लोक म्हणे दुष्काळ म्हणे दुष्काळ बिष्काळ काही नाही म्हणे पाऊस हाय म्हणे
हा ना आता एवढं खताच्या पाणी आ.
रेनुकास फोन नेलाय ना.
नाही रेणुकाचा नाही आला तीचे तीनशे रुपये पण माझ्याकडेच होते.
हा ना ती म्हणजे फोन लावलाच ती आली हो.
नाही मला काल फोन केला होता, काल सकाळी फोन केला मग काही काम आहे का म्हण? तू ये दोनही कु कुठ तर जाशीनच म्हटलं कामाला ये म नंतर फोन केला कशाचा गड्डा खनायचा होता. गड्डा खनायचा काय?
हा संडासचा खड्डा खनायचा होता न तीला
हा आता मग म्हणे घड्ड काल. मग मी नाहीेत म्हणे आजच्या दिवस मी नको येऊ, पण सकाळी पण मग पैशाला फोन नाही केला. आणि आम्हाला पण इकडे यायच होत, मग मी त फोन नाही केला सार गडबडीच झाल.
हम्म. ए बालकिती झाल ना. इतीन ते आता तिचं घरच तिला यायचंय ना दमा दमान लावून घेऊ घर
हम्म.
बापू तीकडे हाये मळ्यातच आहे का?
नाही नाही आहे ना, त्याला आपल्यापेक्षा तकतक ना, एवढं ते माल कालवून द्यायला काय आभाळ फुटलंय?
हा कोणा खोताला त्यांन विचारलं बाबा काय?
एड्या वानी चालू नग चालू नग का म्हणतोय, अडीच गोनी इकड बांदवर पडती.
जाेऊन ते काही त्यांना घ्या ना, दोघे दोन होऊन जाईन ना टाकायचं मग
हा ते म्हणले माह्या बायकुला अपंग करते काय तुम्ही?
हां म्हणजे दुसर झाली तर चालाल म्हन, पण त्याची बायको नाही झाली पाहिजे.
हां मी म्हंटल आपण तिघं मिळून यीरिया टाकू सगळे चौघे जण, तो म्हते माह्या बायकोला काम नाही कराच ज्यादा सांगायच.
हा नाही मग आमच्या कुूनबी नाही म्हणा, दुसऱ्याच्या कुणाच्या बांधाला लावून् द्या.
हा ना वैयताग ते गोण्या वरन ये येवू. पण म आता असं वाटलं की, म्हणे उरकत म्हणे म्हणून हे झालं.
म्हणलीच होती कारण की मा कुंद म्हण होत बा माझ ना हात
ह
का आता एक महि पहिला पु तुमला इतक बेकाम झालं म्हज काातून गलं होत ते बां टात
हा हा मग ते धराच लागत ना माझं
हा आणि आपण कशी मोठी री ते पोरं काय ते गुती त्याला तेच हीट दंडाज का असं ते म्हण मला क कळलाली बणी इ तडे हा तर मग त्याच्यामुळे हा अड तज
हम्म
एवढी बारी नाही मगु नक रोज फठ गला आणि खात चारो
हा ते प आय मग काही
हा उठो माणूस आपल्या आपल्या पद्धतीने करतो